हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हा बोल की, काय नाही ब बसलोय. तू?
व्हय.
काय करत? रेंज नाही आहे काय तुला? जरा रेंज मध्ये जा की म.
बघत ऐकु येते काय?
हा हा, येतोय बोल.
काय कराल्यास? मी वय बसलोय. तू? जेवलीस काय?
नाय अजून जेवायचीये बघ, गॅस टॉकी संपला. अजून मम्मी जेवण कराय लागल्या. चुलीवर
होय, हा हा, आमची इथ पण हा,
हम
हॅलो.
हम्म बोल कि.
जरा रेंज प्रॉब्लेम आहे गं, इथं ऐकु ईना झालय काय, मधनच आवाज कट व्हालाय
हा हा हा, आणि काय म्हणत्यास, मग घरातले ते कशा आहेत तुमच्या?
आमच्या घरातली वै सगळी नीट आहेत की, तुमच्या घरातली बरी आहेत काय?
होय होय सगळे बरे आहेत बघ, हीकडे कधी येणार आहेस मग?
तिकडे वय बघू की आता घरात कधी सोडत्यात तवा येणार.
बघ की विचारून मग.
बघतो की विचारून काय म्हणतात.
आणि काय चालूय अभ्यास बिभ्यास करत्यास कि नाहीसं.
करतोय की अभ्यास तू करतेस का नाहीस?
करतोय. कुठल्या भरतीला ट्राय केली नाहीस.
मी व्हयं व हेला एम आर ला भरलाय फॉर्म. तु
होय, मी स्टाफला भरलोय. स्टाफचा अभ्यास करतोय खर काही येतच नाही बाई
का ग करतेस नवका अभ्यास.
करतोय की खरं गाणित तेन लय अवघड असतात गं
करत जा जरासा अभ्यास
करतोय बाई, बघू आता काय होतंय या वर्षी.
आणि फिजिकल तेन?
फिजिकल काय स्टाफला पहिला रिटर्न अस त्या ग मग फिजिकल असतंय आणि एवढं काय नसतंय फिजिकल याला करतोय जरा-जरा करतोय आता पोलीसचं दिलोय आता बघू काय होतय.
त्याचं काय झालं पोलिसचं?
अजून मेरीट लागायचंय मुंबईचं
कधी लागणार बाकीच्या जिल्याच लागलय नव का?
होय, मुंबईच अजून लागल नाही बघू आता कधी लागतय. सगळेजण म्हणत्यात बसल पण काय होते बघूया आता.
लागल की लवकर
होय, तुमचा आशीर्वाद असू दे.
हम्म, हाय की आमचा आशीर्वाद
आणि काय-आणि काय चालू आहे. मग
आणि काय नाही सगंळ निवांत चालुय बघ.
हम्म-हम्म् अग ते ग मला ते स्थळ आलत बघ ते त्या पोरंघ्याचा साखर पुुडाच झाला बाई
आणि मग गं
मग काय बाई मला लय कसं तर वाटत होतं असून दे सोड आता
असु दे सोड आता काय करायचं नशिबात नव्हतं म्हणायचं.
तर काय बाय पोरगी बघितलीस कसली आहे ति.
नाही बघितलो गं.
नाही बघितलीस.
नाही.
हं तुला मी फोटो पाठवतो घे.
चांगलच दिसत्या काय?
ढोली हाय सोड
हां असुदे सोड जाऊ दे. तिकड दुसरं येईल की त्याज्यापेक्षा चांगलं येईल तुला
होय, आता बघू चालूयं बघायचं आता काय होतय काय माहिती बघूया.
मं अजून कुठलं आलं नायी काय अजून?
नायी आलतीत एक दोन एक आलंत पहिल्यांदा आलतं मग त्यांचं घर तेन काय व्यवस्थित नव्हतं छोटस होतं ग घर.
हां हां.
हां मग ते काय पसंत नव्हतं कारण त्यात पण तिघं भाऊ-भाऊ हुतीत अ तसं घर.
व्हय तसलं काय नको बाई मग मोठं पाहिजे घर
हुं त्यानंतर आणि आलतं नुसतं दोन पोरंच आलतीत बघायला.
होय काय?
म्हंजी दिसायलाच कसं तर हुत.
ईस बाई ढोली बीली तसली काय नको सांगायला चांगल पाहिजे
आव फोटोत काय वेगळीच असत्यात काय आणि ह्याच्यात काय वेगळीच असत्यात.
असलीच का असत्यात कुणाला माहिती.?
तर ह्या हां आम्ही जास्त. हुं आणि जास्त उं म्हणजे श्रीमंत तेन असत्यात व्यवस्थित असतात ती खर मोठ्ठी असतात एज न तेन दिसाय माणसासारखी तेन असत्यात
ह कसं काय अवघडच हाय, होय होंय. बाकी आणि कोण होय खायालय नव्ह.
चरतच बस नुसती ढुली व्हा लागल्यास आणि
असु दे आता काय व्हायच ढोली व्हायलोय म्हणून खायच सोडायला पाहिजे आता
तरी पण वेट वाढलय मॅडम तुमचं लय
मग आता काय करायचं खर आता तरी मी कमी केलय बाई खायचं. डायट येन फॉलो करतोय.
अगं बाई काही काही डायट करताय तुम्ही आणि?
सगळंच करतोय. म्हणजे? सकाळी उठायचं जरा ऊगच फिरायला जाया असं परत काय तर चहा वगैरे प्यायचं त्यानंतर नं मग दुपारी जेवायचच डायरेक्ट दुपारी जेवल की जरा अभ्यास बिभ्यास करायच त्यानंतर संध्याकाळीच जेवायचं सारखं सारखं काय खाहीत नायी. असं होंय.
चांगल शेड्यूल चालायं.
होय मगं काय ठेवायला पाहिजे जरा लगिन बिगन व्हायचं आमचं.
होय पोरग चांगल पसंद कराय पाहिजे नां म्हणालं ढोलीपोरगी नको का बा आम्हाला काय
हं हं--होय कुठं काय नोकरीच बिक्रीच बघतेस काय नाहीस?
नाही मी पण घरातन भरतीचच करतोया
होय
होय
हम हम हम आणि मम्मीच काय झाल ते कामाच?
मम्मीच होय चालू आहे की जाते की.
होय काय?
होय जात्या बंद केलती मग परत आणि जायला लागली.
बर बर बर आणि ते हे नाय आमची पण मम्मी जाते की
जात्या व्हय
हम्म पैसा पाहिजे कि होय नर्सरीत जात्या. नाहीच की आणि काय मग काय म्हणत्यास?
आणि काय नाही निवांत आहे बग ऊन एक कसलं पडलं या.
होय अगं ऊन लय पडायला लागलय गरम तर लय व्हायला लागले आणि मध्ये आणि आधी आणि मधेच परवा कुठला पाऊस पडला काय माहिती एक दोन तीन दिवस.
तसच होतंय पण काय माहिती कसं काय बंदच पाऊस पडतोय मध्येच कसल तर ऊन पडायलय
तर काय, अवघड हाय. गर्मी आहे ग लय.
हम्म बाहेर जावं म्हटलं तर बाहेर बि वार नाही.
होय ऊनच सगळीकडे मग कुठं काय ट्रिपचं प्लॅनिंग वगैरे काय कुठ गेलातसा.
गोव्याला गेलतो.
व्हय, काय बोलली नाहीस मग.
अग लक्षातच नाही बोलायचं जाऊन आलो.
होय काय भारी आहे कि मग. बीच वर तेनं गेलता काय मग?
गेलतो की.
हम् हम् कोणकोण गेलतसा का फॅमिली सगळी.
फॅमिलीच की सगळी गेलतो.
भारी हाय बाई बघू आता आम्ही पण नियोजन कराय लागलोय. जायच, बघू की आता कुठं! अजून ठरवायचं आहे ठरवलं नाही अजून. होय वातावरण चांगलं पाहिजे ग.
होयच की.
नाहीतर ऊन पडलंय उन्हात नको वाटतेय उन्हात गेलं तर का नई गंधर्वला तेन मग चांगलं वाटतेय उन्हात.
होय आणि चेहरा खराब होतुया.
होय काय सनस्क्रीम लोशन लावून जायचं तोंडाला.
होय ते पण चालतय या.
हा.
त्यात आधीच रंगपंचमीने खराब झालाय चेहरा सगळा.
तर काय इथ आम्ही पण रंगपंचमी खेळली तेव्हापासून चेहरा पाक सगळा खराब झालाय अगं.
आम्ही तरी खेळुन सगळ्या चेहऱ्याला मोड्याच उठल्याता.
माझं बी तसंच झालंय. आणि तव्हापासून बिघडलाय तो बिघडलायच अजून बी खरबडीतचं झालायं.
आणि ते नीट बी व्हीना आणि आणि उन्हाळ्यात कसं चेहरा नीट व्हायला पाहिजे आणि फुटलायच पावसात फुटायचं सोडून.
अवघड झालयचं तेच ना हम्म. आणि काय मग मालिका तेन बघतीयास काय नाहीस कमळी
कमळीची बघतोय तू सवय लावलेलीस त्यामुळं घरात येऊन पण बघतोय आम्ही
होय काय.
होय.
छान दाखवाल्यात कणी.
होय भारी दाखवाल्यात, घरातली दंगा कराल्यात काय उठतयीस सुटतयीस ते लावून बसतयीस म्हणून.
होय काय, असुदे की तेवढाच टाईम पास म्हणायचं घरातल्यासनी पण.
घरातली माझ्या माझा मोबाईल घेतलं की कशी करत्यात.
ते तर आहेच सोड आपल्या घरातली जरा वेगळीच हायीत भोपळा खाणार आहेस, गवटीच भोपळा.
होय अगं तशीच करत्यात.
नाही भोपळा. हॅलो.
हां बोलकी.
नीट आवाज ऐकू येतं नव्हता गं, हॅलो बोल की.
काय झालं?
नीट ऐकू येतं नव्हतं गं म्हणून.
हम् जरा मधीच रेंज जातीया ना त्यामुळं.
होय रेंज प्रॉब्लेम लय हाय इकडं.
हम्म म आता अकॅडमीतच आहेस काय तू आता?
होय अगं जाणार आहे, आज घरी जाऊया म्हणालोय आता. होय बास की आता. सेल्फ करणार आहे गं आता सगळं. हम्म आता फिजिक ली आता काय स्टडीच करायचंय त्यामुळं हुतयं की.
हा हा.
हम्म.
उगाच आणला आहेस.
आता संध्याकाळी जाणार आहे जरा बाहेर गेल्यात. तर म आल्यावर जाणार त्यांना भेटून वगैरे.
ह कसं जाणार म लां
कोण तर सोडाय येणार हाय की बघू की कसं काय काय.
हम्म बरं बरं जा निट काळजी घे.
होय होय तू पण काळजी घे आणि फोन करत जा.
होय होय करतो की.
हम्म चालतंय ठेवू काय?
हा ठेव.